हॅलो हॅलो हॅलो. आम्ही इतक्या जोराने आवाज काढतो ना
आवाज
काय करायला मग
काय नाही आता चालू.
हाव का.
हम्
मग?
जेवण आत्ता करायचं.
होऊ का.
काय केलं जेवायला?
काय सकाळ ढोकवळा केलता.
हम्म.
हाऊ का, आम्ही आम्ही मी केलवत्या बघ मी चिकुला केलत्या वरणातल्या. ते वरणफळ म्हणतात ना ते केलं होतं.
हवं का
हम्म, ते खाल्लं मग जेवण झालं आमचं आता.
आले भाऊजी?
हाऊ भाऊजी घरीच आहेतो. हम्म, मग पाऊस पाऊस यायला का? काम काम येते येते कधी येते कधी नाही येत. आता लग्न नाहीत तेवढे.
हा
हम्म
मग दुकान टाकलेलं आहे कसं?
दुकान, दुकान है, दुकान है इथ एक. त्या दुकानात बसतात एखांद्या वेळेस. ऑर्डर आली की मंग ऑर्डरला जाया लागते. हम्म, सध्या घरीच आहे ऑर्डर नाही काही नाही सध्या. आ जेव्हा आली तेव्हा जेव्हा नसली तेव्हा दुकानात बसायचं.
हा, बरीये तब्येत?
हां बरी बाबा तब्येत. पाऊस आहे का तिकडं?
पाऊस आलता दुपारी आता येत नाही बघा आभाळ हे.
आमच्या इथं इतक्या वेळे सुरू होता आता थांबला थोडा.
हाव का?
बर
मंग बरायका?
हो बरं आहे आता. कधी येणार मग इकडं?
हम, मी येणार आहे चोवीस तारखेला. या महिन्यात चोवीस तारखेला. चोवीस, पंचवीस तारखेला इथून आधी दवाखान्यात जायचं उमरखेडला.
हम
तिथून मग नांदेडला जायचं. नांदेड ला फोटो शूट करायचा आहे.
हा.
आणि मग चिकून परफणीला यायचं
होव का
हम्म
कोण आहे नांदेडला कोण कोण है राहते
कुणाल भैया राहते तेथे फोटोशूट करायचा आहे कुनाल भेया राहते नाही एथे नाही राहत नाही कुणाल भया राहते तिकडे राहते त ना त्याला त्याचा एवढं स्टुडिओ आहे ना ठीक तिथे फोटो करायला जायचा आपन
हाव का
हुम इता ना इत येन जना खर्चतित कोुट
हो का जवळ काय तेतुन अंतर
हो दोन तास लागतात इथून तरी पण पदमाळ्याहून नांदेड ला जायला हलो हम्
बर
हम्म
काय खोकळा झाला काय
हम्म घसा दुखायला रे घसा सर्दी
हम वाातावरण
हम्म प्रताप हाय काय आला का
हो आहे ना जवायला ते
हो का
हम्
हत
काही नाही मित्रा बरं
बर ग
ऍडमिशन मिळेल घत
कायाच बी काहीच घेतलं नाही मी ऍडमिशन पूर्ण दिवसून टीसी घरी आहे बाई
हा
हम्म तिकडं होत अकरावीला परभणीला पण ना मग तिथूण आणली की घरीसाठीशी टाकलंच नाही कुठं
ब
कायच होतं पण नाही टाकलं जाऊ दे
बरं
सलिम चा फ़ोन आलता काय नही मणे हम्
कोणा कोणा चाला फोन अझून.
अजून तर कोणाचाच नाहीला पप्पा कोणाचा येणार रे आत्याला बोलली काल.
हम् नाही येणार आहे वाटते. तेआपतित पडली तब्येत नव्हती ट त्या शिवाय
होय आत्याला काल बोलले होते आज येणार होती म्हने आली नाही काय ती. नंदिनीच्या मैत्रिणीच लग्न होतं ना तिकडे गेली होती काय नंदिनी. हम. काल केलता आत्याला फोन मि.
हम्म ब. दीदी तुमच्या तर कोणी येत नाही वाटत ते ग.
आलती या काल ती आज आमच्या इथे सकाळी. नाही आज नाही काल आलती आमची इथ आणि आज पण आहे एक. इथं थांबले त आता असं उद्या सकाळी निघते त. जेवायला होत पण आम्ही गेलोच नाही जेवायला. हम्म.
का इथ सुरु झाले आता दिंडी सुरू होईल आता रोज त आहेत
हाव का आणि ते हटेलवर चहा पाणी ते. पप्पा यायली का रोज?
हो यायचे ना.
हम्म
हम्म आज चार आलते आज.
चार का सवय खूप.
येणारी गजानन महाराजाची तेरा तारखेला आहे तेरा तारखेला.
होव का?
गजानन महाराजाची येणारे आता
हां पप्पाची तब्येत बरी आहे का रे?
हो बरी आहे.
हम्म बसतात पानपट्टी वर आता.
हां आ
पानपट्टी वर येतात का? हम्म.
बरं.
बरं.
हो मग काय
आह
काय म्हणले?
किती मिनटं झाली की ब हॅलो
पाचच झाली वाटते पाच सहाच मिनिटं झाली.
मग म्हणाले आपोआप कट होते ना ते फोन कंटाळले की. आपोआप कट होते म्हणणं.
हठ.
आम्ही हो ना मग अशी मधुराला बोलू लागले बारा मिनिट झाले की तिचां आपोआप कट झाला फोन.
होव का?
हम्म.
मग कोण खोकलायला बघा. काय म्हणला?
चतुर्थी ना आज, आता आरती करायची.
हाव का? मदत केली असेल ना तू आईला? हम्म आमच्या इथे नसतय रे. आम्ही मानभाव पंथ आहोत, आमच्या इथे नसतय, आमच्या इथे कोणीच धरत नाही. हुं. काय ग? हूम्म चतुर्थी, चतुर्थी.
बर चालतं मग काय. कट करू काय नाही, काय होत नाही त्याला काय बघु. आले आले, नाही आले नाही आले काय त्याला.
अबे मंग लाऊन काय फायदा? हुं.
हुं. हुं. बरं. नंदनीचा फोन यायलाय, नंदनीचा फोन यायला होय. कडिलाबादचं
हाव का अभे तिला मी लावायले ना, ती काय म्हणते मला ती म्हणते? मी थकली म्हनते, उद्या बोलू म्हणते आप
आ आ.
मा अजून
मग काय नाही बाबा. तिला थांबु म्हणावं. पाच मिनट
कुठे इथेच हाय, घरीच हाय, आताच आलो.
मग काय म्हणते अंजली?
आगं ते फोन चालू होता ते ॲप नाही का? हा त्याच्यावून कोमला बोलू लागलो मी सुरूच हाय आता बी फोन म्हणुन. बर लावतो मामा हेच्या उन थोड्या वेळानं तुला.
ये ये चल. ऐ लावयला घे थांब पप्पा हेच्या लावतो प पहिलं च्या ऊन लावतो थांब?
तुम्हाली पाव?
हॅलो
हां.
झाले आठ मिनट.
मग ठेवु का?
बघू ठेव काय होतंय बघू.
बरं ठेवा मग